हा ताई मगाशी कॉल कट झाला होता ना आ त माझा आवाज येतोय का स्पष्ट‌ हा हा ना बोलता बोलताच काय झालं काय माहिती
तेच काहीतरी प्रॉब्लेम काहीतरी अडचण आली असेल. काय म्हणताय बाकी
बनवला स्वयंपाक
आज ना आमच्याकडे माझ्याकडे सकाळी टिफिन जातातो लवकर तर भाजी चप पतीच बनली जाते आज अंड्याची भुर्जी बनवली. चपाती बनवली कोशिंबीर बनवली.
अच्छा अच्छा म्हणजे मग तुम्ही परत स्वयंपाक करायच तुम्हाला कामच नाही.
नाही नाश्ताही बनला जातो सकाळीच आणि टिफिनही बनला जातो म नाश्ता आणि टिफि सकाळी बनलात मग कामं होतात माझे लवकर
हा
मग आता हा हा काय म्हणतय पाऊस पाणी काय तुमच्याकडे आहे की नाही
अहो इकडे ते काहीच नाही पाऊस वगैरे ह्या वर्षी तर दुष्काळ सांगताय. नाही त पुण्यासारख्या शहरात किती पाऊस पडतो.
हा ना लवकर पाऊस पड ह्या वर्षी सगळीकडेच पाऊस नाहीये
मे हो मे जून पासूनच सुरुवात होऊन जाते पावसाला
आणि ह्या वर्षी काहीच नाहीे. त्यामुळे हवाल दिल झालेय आपण तर एवढे त्रासलोय शेतकरी काय त्रासल असल
हो ना त्यांचं तर अख्खं आयुष्य शेतीवरतीच अवलंबून असतं.
हा त्यांचं काय नाही आपण पण त्यांच्यावर अवलंबून आहे की
हो ना तेच ना ते पिकवतील तर आपल्यापर्यंत येईल परत अ त्याचा अ तु त काय म्हणतात तु तुटवडा झाला की मग परत महागाई वगैरे वाढेल.
महागाई वाढली तरी पण अन्न पिकलं पाहिजेल ना असे धान्य पिकलं पाहिजे सर्वांच्या मुखात गेलं पाहिजे असं
तेच ना
पाऊस नाही तर सगळ्या गोष्टी पावसावरती अवलंबून
आता कसं होईल काय माहिती या वर्षी तर सांगतच
आपण माणस म्हणजे चक्र झालेत पण ये ना पाऊस तर येणार
हम्म
थोडा उशीरा होईल.
आता हे बातमींना येत आहे ना हे टी व्ही वगैरे वरती कि भारतात या वर्षी दुष्काळ असेल
हा नाही पण तरी सुद्धा पाऊस थोडा तरी पण येणारच असं नाही ह हा येणार आपण तर आशावरती राहिलं पाहिजे.
तेच ना अजून पण किती गरमी जाणवते. एवढी उष्णता अजून पण एवढं कडक ऊन पडत की बाहेर निघू वाटत नाही.
बरोबर खूप गरम होतय आणि हस् म्हणजे अगदी तीन चार वाजेपर्यंत अजिबात घरातून बाहेरच जायला नको वाटतय इतकं त्रास होतोय.
हो ना आम्ही पण ऑफिसला जाऊ गेलो की तिकडून यायला ते ट्रॅफिक लागते आणि मग इतका त्रास होतो तर नाही वाटत असं जाऊच वाटत नाही.
पुण्या मुंबईला पण इतकी गर्दी झाली आता ट्रॅफिक मुळे कि काय माणस त्यांची कमी आणि गाड्यांचीच गर्दी जास्त.
खरंच ना अ ते अ येऊन येऊन बारा तेरा किलोमीटर ऑफिस असत त्यात पण जाण्यासाठी पूर्ण एक तास कसा पण लागून जातो.
बरोबर
इतके ट्रॅफिक पाच सहा सिग्नल लागतात जाताना.
हवाल ह हवाललेल होतय माणूस पण काय.
हम्म
गर्मीनी पण हैराण होतय आणि गर्दीनी पण हैराण होतय. मणुस ह.
तर बऱ्यापैकी लोक मेट्रोने वापरतायत पण ठराविकच ठिकाणी अजून पण मेट्रोचे काम झाले बाकी ठिकाणी नाही झाले.
अच्छा जशी सोय असेल तरस मज जातय लवकर जस जसं.
तिकडे आम्ही जातो तिकडे अजून आता मेट्रोच काम तर झालंय पण अजून चालू नाही झाली. कदाचित तिकटची तर चालू झाली तर मग गर्दी कमी होईल ट्रॅफिक पण कमी लागेल. आता केव्हा होत काय माहिती ते पावसाळ्या तर तिकड
हा पावसाळेत खूपच अ हा अडचण म्ह ट्रॅफिक जाम होते मुलांच्या शाळा म्हणजे मुलांना शाळेत जायचं घाई सुटायची घाई त्यावेेळेस पावसाची पण घाई असते. आणि ट्रॅफिक पण ऑफिस पण लाईन सुट
रस्ते पण अे व्यवस्थित नाही बनवलेले कमरे कमरेपर्यंत पाणी भरून जात नाही तेव्हा खूप त्रास होतो येण्या जाण्यासाठी.
बरोबर
हम्म
ह
पण आता काय करणार जावंच लागतं नाई
सगळं करावं लागतं करायला तर पाहिजेल ना केल्याशिवाय तर होणार नाही. अशे हम अजून काय म्हणताय बाकी दिवस कसा जातो तुमचा.
माझा दिवस तर पूर्ण ऑफिसच्या कामातच चालला जातो. थोडाफार टाइम भेटतो स्वतःसाठी मग त्याच्यात घरातली कामे वगैरे करायची आणि मग पूर्ण दिवस असाच मावळतो.
कधी जा उगवतोय आणि कधी मावतोय कळत नाही. ता बरोबर. बाकी काय आवडतं तुम्हाला जेवायला वगैरे
मला तर जेवायला म्हणजे तस तर जेवायला पेक्षा मला जेवण ब बनवायला आवडतं आणि ते बनवून कोणी दोन शब्द कौतुक करून देईल तर मग खूपच झालं मग माझ्यासाठी.
बरोबर ते प्रत्येक गृहिणीचे आहे ना प्रत्येक स्त्रीला तसच वाटत
हो ते असं म्हणजे ते बनवायला पण मग थोडं चांगलं वाटत की कोणी दोन शब्द चांगलं बोलल की आपल्याला पण आनंद वाटतो आणि बनवायची आपल्याला पण हुरहुरी वाटते की नाही यांना आपल्या हाताच आवडत आपण ज बन
आनंद घेतला पाहिजे त्याचा आणि कसं आहे आपण आपलं बनवलं पौष्टिकता मिळते आपल्या घरामध्ये मु सगळ्यांना पौष्टिकांना मिळतं ताजं अ मिळत त्याच आपण
तर इकडं पुण्यासारख्या शहरामध्ये अ बाहेरचं खाणं टाळतोच मग आ मी काय करतो की घरीच बनवायचं सगळे साहित्य घरी आणायचं जे पण बाहेर खायचं राहिलं ते चायनीज म्हणा किंवा दुसरं काही म्हणा ते घरी बनवायचं घरीच खायचं
हा ना मग ते आपल्याला आपलं फ्रेश पण वाटतं ताजंही वाटत
हम्म आणि पौष्टिक पण नसतं बाहेरच त तेल कुठलं वापरता किती दिवसांच परत परत तेच वापरता आपण बघायला जात नाही परत भाजीपाला कसा कुठल्या दर्जेचा वापरता त
बरोबर बरोबर
हल्ली तर खूप भेसळ वगैरे होते इकडं तर असे छापे पडतात हॉटलींवरती दुकानांवरती
हो हो हो
म्हणून मग भीतीच वाटते जरा की नाही बाबा घरीच बनवलेलं चांगलं उगाचा दवाखाना भरण्यापैकी
नाही नाही आणि आपल्या बनवल्या बनवलेली आपली आपल्याला त्याची खात्री असते की नाही आपण फ्रेश बनवलेलं असतं सगळ्या गोष्टी पौष्टिक असत आणि आपण मुलांना किंवा आपण घरातल्या ना किंवा स्वतःला सुद्धा बनवायचंय तर आपण काळजीच घेतो ना काळजीने सगळ्या गोष्टी पाले म्हणजे भाज्या इतरभज्या आपण हा स्वच्छ करून वापरण पण वापरल्या जातात त्यामुळे आपल्याला आपली पौष्टिकता मिळते
तेच ना हम् तुम तुम्हाला काय आवडत तुमच्याकडच असं काही अ प्रसिद्ध आहे का तुमच्या इकडे काही असं स्पेशल अ खाण्यासाठी
नाही खाण्यासाठी असं काही स्पेशल नाही आपण जे बनवत साधच आपलं घरातलं जेवण बनवायचं आणि आवडीचे पदार्थ भरपूर आहेत हो आपल्याला काय आपण शाकाहारी किंवा मांसाहारी मी म्हणजे दो्ही आवड म्हणजे खात नाही मी मांसर पण शाकाहारी आहे मी पण दोन्ही बनवू शकते आणि
का आहे मला पण नाही आवडत अस
तर मी श पण बनवते दोन्ही मुलांसाठी बनवावं लागतं तर अ दोन्ही बनवते आणि आवडतात मुलांना तर म्हणजे साधं नॉनव्हेज कसही कुठलंही जेवण आवडतंच आवडण्यासारखं बनवायचं आपलं असं हा
हम्मम आमच्या घरी तर मी अ शाकाहारीचे आणि आमच्या घरातले खायचे पण लग्नानंतर जसं मी लग्न करून आली तसं मग त्यांनी पण ते मांसाहार खाणं सोडलं ते पण शाकाहारीत झाले नाही तर मग आधी बनवायचे तर मग मी माझ्या रूम मध्ये बसलेली असायची मला ते वास वगैरे असं काही सणच नाही आणि मी ते भांड्यांना वगैरे पण नाही हात लावायची मग त्यांना म्हट नंतर घरच्यांनां काय वाटायला लागलं मी तर नाही बोलली की सोडून द्या असं पण त्यांना त्यांच त्यांच काय वाटलं काय माहिती की त्यांनी पण खाणच बंद करून दिलं मग
अरे बापर पण ते मोठे क प्रमेश म्हणजे त्यांनी तुमच्यासाठी केलं
हो आणि ते असे होते ना म्हणजे खाणारे की कट्टर खाणारे होते त्यांना रोज दिवसाला नाही का दोन टाईम पण असल तरी चालायचं किंवा रोजच काही ना काही काही ना काही
ह ह ह
ते मलाच कळत नाही की कस काय तर ते माझ्या सासू वगैरे सांगतात की अ म्हणजे त्यांचे जे सासरे होते म्हणजे माझे अ काय म्हणणार त्याला आजे सासरे काहीतरी अस हा हा हा तर ते माळकरी होते असं आणि अ तू पण आमच्या घरात माळकरी चाली मग आता ते माळकरी लोक ल जर सोबत असले तर खाण्याची इच्छा नाही होत म्हणे
बरोबर बरोबर
हा मग त्यांनी मग सोडून दिलं म्हटलं आता तुम्ही मला न नंतर नका जिम्मेदार ठरवा की तुझ्यामुळेळ आम्हाला सोडावं लागलं की नाही म्हणे असं काही नाहीये आम्हाला सोडायच आमची इच्छा नाही होत म्हणे खायची म्हटलं ठीक आहे बाबा चांगलंच आहे मग
ना असं असं असेल तर ठीक आहे नाही तर उगंच नाही का
हा नाही तर तुम्हाला वाटत असेल म्हटलं की मी नागतोड मुरडते आणि मला माझ्या आई वडिलांच्या घरी शिजलंच नाही तर मला चालतच नाही म्हटलं म्हणून माझ तर हेच
नाही त्यांना म्हणायचं तुमचे विचारल मी बाहेरून खाऊन घ्यायचा असं
हा तर ते काही नाही म्हणतात ते बाहेर पण नाही खात तर सोडूनच दिलं मग खात तेच नाही
चांगली गोष्ट आहे पण ते त्यांच्या मनाने सोडलं तर ना ऊगच आपल्यासाठी काही नको ना वाटत असं
हो
हम्
चला मग आता मला जेवायला बसायचं बघा तुमच्याशी बोल बोलता बोलता दहा मिनिटं कुठे होऊन गेले कळलं
कळेल चालेल चालेल ओके हो हो हो चालेल चालेल चालेल
चालेल चालेल हो